आज पण जाणार असशील ना पण घेऊन पोरांना खाली खेळायला.
हो जायचंचय जायचंचय तिला घेऊन. आता तिला झोपवायचं होतं मला पण मग आता काही झोपणार नाही आता जर झोपवली तर तिची झोप हुई. की कठीण आहे ना ती डायरेक्ट नाही तन एके दिवशी मी तिला असं झोप ऊठवलं साडेचार पाच वाजता अगं ती डायरेक्ट आठ वाजता उठली उठवून उठून कंटाळली मी उठवून उठवून कंटाळली
मग डायरेक्ट संध्याकाळीच आठ वाजता उठली मग रात्री झोपली कधी म परत
मग रात्री बारा साडेबाराला झोपली न बाई ती साडेबारा एक वाजून गेलं परत सकाळी लो सो प लवकर उठण्यासाठी तिचे हे होते त्यामुळे म्हंटलं आता खेळते प तिला खेळत बी आता सोडलं बी ना तिला तिचं मग कंटिन्यू काहीतरी चालू राहतं
ते अ हंस नाय आता खेळू दे उलट रात्री लवकर झोपेल
त्यांचं कसं आहे आता बघ खेळू देते ना तर ती ना मग कंटिन्यू तोंड चालू राहतं पेरु देन तेन दिवसभर खात खात राहायचं मग दिवसभर तिकडे आजोबांना त्रास देत राहत ते बघ बेड मधे
ज लहान मुलांचं कसच असतं बघ
तो त्याची झोपून जाईल आता बरोबर तो करेल बरोबर झोप काढून दिल तो आता
त्याचं लवकरच त्याची उशीर आहे ना पण शाळा
नाही त्याची उशीरा आहे पण तो बरोबर साडेबारा एकला येऊन जातो घरी
लवकर आहे तो लहान आहे ना तो मुलगी मोठी आहे ना
तीनच ओ तीनच वर्षाचा आहे ती मोठी आहे ती आता सातची कंप्लीट होली अस केला
हा सव्वीस तारखेला बरंय बाबा पण बरं बघ आता फक्त पोरं तरी मोठी होतायेत गं
ते तर मोठी होतायेत
मग काय तर पण आई आहे तेवढीच राहते आई आय आपली पोरं मोठी होतात
आत्ता जस्ट तेव्हा कॉल आला त्यांचा मला की बालाजीचं काय ठरतय गं आमचं म ठीकेय हो हो म्हटलं मग
मग काय आता इथे पण पाऊस चालू आहे ग त्यामुळे ना बाहेर पण जाता येत नाय काल मी याला शेजारच्यांकडे ठेवलं कारण दळणं आणायची होती कारण आता परत आठवडाभर कोणी नाही ना बघायला आणि रात्री कसं आहे ह्यांनी सकाळी पावणे आठ ला घर सोडलेलं
हम्म
नऊ वाजता येतात
अरे बाप रे
कधी जाऊ कधी परत दळण आणायला जायचं आणि इथलं तर तुला माहित असेल की मंगळवारची दळणाला गिरणीला सुट्टी आहे
अरे देवा
आणि टायमिंग असतं तिथं आपलं गावाकडे ऍटलिस्ट बर तरी असतं, काही टायमिंग नाही नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत पण आमच्या इथल्या तर गिरण्या चालायच्या चालतात अजून पण इथं तसं नाहीये आठ वाजलं की बंद माहिती का आठपर्यंतच सगळं चालू म्हणजे गिरणीचं तरी दिवसभर सकाळपासून ते आठ वाजेपर्यंतच असतात
सेम आहे माझ्या बहिणीच बी ती इतकी आल्लड होती ना अ गं इतकी आल्लड होती ना ती, की आम्हाला विचारात पडल होत की हिच लग्न झालं हो तिचं होईल कस कसं होईल इतकी आल्लड होती ती
पडलो ना आपल्याला की पोहायला बरोबर आपण शिकतो.
ती नेमकं तिने एक रात्र सुद्धा आईपासून कुठे गेलेली नव्हती मी आणि भाऊ कुठेही फिरायचो आम्ही मग ती एक रात्र सुद्धा आईच्या ताटातून कधी ती जेवलं सोडायला येेणे ते आईच्याच ताटात जेवलेली आणि नेमकं आम्ही आत्याच्याच घरी दिल तिला
हा हा इकडे जातात ना ते पण लांब आहे आत्या लांब आहे मग तुमची
आत्याच्या नाही नाही आत्या इकडेच राहते आमच्या गावा हा हा तु ते सिवल इंजिनीियर हो ना दादा
हा
मग ती आता तिचं घर पण झालंय तिथं पिठवाळ्यात स्वतःचा टू बी एच के फ्लॅट वगैरे झाला आहे स्वतः झाले आहे फुल पेमेंट कॅश केलं त्यांनी आणि दादांना पेमेंट वगैरे बी चांगलं आहे ना,
तेच ना आता सगळ्या गोष्टी खरं सांगू पैशावरच आहेत. चांगला पगार असेल तरच सगळं चांगलं आहे बघ,
म्हणजे तिचं नशीब चांगलं ते दादा बी चांगले आहेत आणि पोरगी तिला साडे आठ महिन साडेसात आठ महिन्यात झाली म्हणजे आता आठव्या महिन्यात तिला नववा महिना लागणारच होता अशीच तिला पोरगी झाली नेमकी तिच्याकडे, आईज आम्ही डोहाळ जेवणाला जाणार होतो पण मग ते जाणं आमचं कॅन्सल झालं, मग तिचं ती डायरेक्ट डिलव्हरी झाली आणि डिलिव्हरीसाठी ती एकटी होती तिचे मिस्टर नेमकी नेमकीे गेलेली होते तिला माहितीच नव्हतं ना असं वाईट डिस्चार्ज जायला लागले वाईट डिचार्ज जायला लागले गेले तर डॉक्टरकडे असं अस होततयस डॉक्टर म्हणे लगेच त्या लगेच अॅडमिट टच वा ती घाबरली ना, हो एकटीच दवाखान्यात गेली
बघ बर आपल्याला होत का एकट्याला जायचं
एकटीच दवाखान्यात गेली, बरती एकदम फ्री होती फिरण्यास स सगळं सगळं नॉर्मल करत होती तिने लगेचच्या लगेच मिस्टरांना फोन केला असं असं तुम्ही लगेच या पण तिचे मिस्टर येत नाही तोपर्यंत सगळ्या बिल्डिंगच्या बाया
बर आज तर त्यावेेळेला म्हणतो ना आपल्याला अ आपोआप सगळ्या गोष्टी होत तात आता ती तू म्हणतेस की मग का, आता ती एवढी अल्लड होती किंवा ती अशी एक प्रकारे आईवर डिपेंड होती पण आज बघ करावं तर लागतंच ना स्वतः स्वतःच आपल्यामुळे मोठे होईल तस तसं आपण म्हणतो ना समंजस होतो जबाबदारी एकदा अंगावर पडली ना, संपलं सगळं
अग आम्ही तिला हासायचो तिला जर कोणी पाण्याचा ग्लास भरून दिला ना मी तिला चार वेळा टोकायचं सांभाळून जाईल ना तिथपर्यंत. जाईल न तिथपर्यंत असं म्हणायचं तिला मागून. ह आम्ही मुद्दाम तिला सांगायचो आणि खरच तिच्याकनं पडूनच जायचा म्हणजे काही काम करायला गेली ना भांड तरी पडेल, काहीतरी कराय गेलं उलट दे उद्योग व इतकी अल्लड होती ती आणि झालं तिचं तिची पोरगी झाली तिला काहीतरी अ पेटीत ठेवलं होत वाटत
हा थोडसं होतं तसं आठवा साडेआठ महिन्याच्या झाले डिलवरी होत तसं.
तेव्हा पैसे लागले पण पोरगी खूप हुशार आहे इतकी लवकर बोलायला लागली ती पोरगी. साडे नऊ महिन्यात पोरगी बोलायलाही लागली आणि चालायला लागली. माझ्या मुलापेक्षा फास्ट बोलते ती.
मग काय तर? आपल्याला त्यांची त्त्या मुलांची खूप जरा जास्तच काळजी असते ना ग पण खूप लक्ष होत त्या मुलांकडे
हम्म
की त्यांना काही होतंय का कारण डॉक्टरांनी पण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असते. आता माझ्या मैत्रणीचं पण आठव्या महिन्यात झाली होती ग डिलिव्हरी मुलगा झालेला तिला
हो ना
पण पिझ्झा माझ्या मैत्रिणीला
ह
आणि तिच्या मुलाला पण जवळ जवळ वीस दिवस तिच्यापासून लांब ठेवलेलं वीस आणि मी त्याचा फोटो पण बघितलेला बापरे म्ह रडायला आल आणि जेव्हा आपण स्वतः पण आई होतो ना तेव्हा कळत की की काय कंडिशन होती तिची आणि ती कशा परिस्थितीतून गेली.
मग
मी तिला बोलले घरी आली होती ना आता गेल्या रविवारी माझ्या मैत्रिणी त्या घरी इथं आल्या होत्या. याला बघायला आल्या हो
ह ह
मग तिला बोलले म्हंटलं. खरंच बाबा तू त्या वेळेला कशा त्या परिस्थितीून गेली असशील कारण दोन मिनिटं सुद्धा मुलाला सोडून आपल्याला राहू वाटत नाही.
तिचं हिचंही तसच होतं ना ही घरी आली. ही घरी आली आणि बाळ तिथे अगं तिचं लग्न ठरलं. तिचं लग्न आणि कार्यालय वगैरे सगळं बुक झालं आणि लगेच कोरोना कोरोना थांबल थांबल करता करता आम्ही दोन महिने लग्न लांबवले. तिच दोन महिने सोडून तीन ऐकण सुरुवातीचच लागलं न कोरोना लॉकडाऊन
हो हो एकोणीस मध्ये लागला.
एकोणीस मध्येच तिचं वाला लग्न ठरून गेलं होत माझा अठरा मधे लग्न ठरुन गेल होत एकोणीस मधे ते लांबून लांबून आम्ही तिचं लग्न सहा महिने लांबवलं पण ते काही जायलाच तयार नाही कोरोना. मग पप्पा म्हणे आपण गावावरच शेतात लग्न करू म्हणे मग तिचं सगळं कार्यालयासारखं डेकोरेशन वगैरे शेतात केल आम्ही आणि तिचं लग्न झालं. म्हणजे ती माझ्या माझ्या लग्नाची हाऊस माझं लग्न मोठं पहिली असल्यामुळे माझं लग्न खूप छान खूप मोठं झालं होतं. तिला ती अपेक्षा ना पहिली असल्यामुळे तिला ती अपेक्षा ना हिच्या लग्नात एवढी पब्लिक होती माझी
तसं केलं हे केलं.
सगळं ते घोड्यावर मिरवणूक वगैरे सगळं झालं ना माझ्या लग्नात पहिली असल्यामुळे
हो आणि तेव्हा कुठे कोरोना वगैरे काही नव्हतं सगळं व्यवस्थित हो ना कोरोनामध्ये तुला माहिती आहे का घरात सुद्धा पंचवीस लोकांमध्ये सुद्धा लग्न झालेले आहे.
तेच ना मग तिला त अपेक्षा ना कि मला नाही करायचं कोरोनात ती नरवस तिचं लग्न खूप छान झालं नाही म्हणून. झालं लग्न सगळं छान झालं अरे तुझं दोन लाखाचं कार्यालय बुक केल्यानंतर जो कोरोना आला तर बाबाची इच्छा नव्हती असं नव्हतं पण ते कोरोनामुळे तरी तिच काहीतरी तीन चार तीन साडे तीन हजार लोकांमध्ये तरी लग्न झालं. तेव्हा तचावाला लपून छपून झाला बरं का हो तरी सुद्धा आम्ही लपूनंच्याापून लग्न केलं होत.
अगं पण तेव्हा पोलीस पण भरपूर फिरत होते ना इकडं तिकडं बघत शेतांत हां गावं ठिकाणं कमी असेलं नां म्हणजे रहदारी कमी असेलं
रहदारीच्यां एरियांमध्यें पब्लिक अशा सगळ्यांची वेगवेगळं ठिकाणीं व्यवस्थां केली होती आम्हीं मंग ते लग्नं आणि कांहीं कोणी आजारी नव्हतं पडलं व्यवस्थितं लग्नं पार पडलं तरी तिची तं अपेक्षा करेलचं लग्नं ते झालं त्यांच्यानंतर तिची अपे अशी अपेक्षा की मांझी एंगेजमेंट व्हांयला पाहिजे एंगेजमेंट मी आते भाऊ आलें अंडारेक त्यांनी नारळ करूंन घेतलां म्हणूंन एंगेजमेंट बी राहूंन गेली लग्नं वि राहिलां तसं मोठं म राहिलं डोहां जेवणं डोहां जेवण मोठं करायचं मोठं करायचं असं चाललं
तीकडे केलं की नाहीं तुम्हीं मोठं हां म्हणजे होण्यां पणं तुम्हीं अगं पणं तुम्हीं सातव्यां महिन्यांत कां नाहीं केलं सात त्यां महिन्यांचं कां नाहीं केलं
नव्हतं इकडे नव्हतं बोवायचं नां आपलां तिलां तिकडेचं ठेवायचं होतं नां झालं तिकडे डोवाळे जेवणं डोवाळे जेवणं होण्यांच्या आधीस तिची डिलिव्हरी
कारणं माझे सासूलां असं वाटतं काही नवव्यां महिन्यांत करायंची डोल्हाडे जेवणं पणं मंग बाकीचे बोलले नां
असं आहे कां ह आनंदच्यां गॅलरीतं तं मोठी दुसरं बिल्डिंग करां बरं असं आहे मंग तिथं मध्यें एक एक गोष्टं लांबतचं गेल्यानं चाले
तेस नां चांलेल करं मं आंराम बोलुयांत हो हो हो हो चालेलं चालेलं बांय
ना